तो काय कटवीत नव्हता की काय
ती भाकरी भाजालतो आणि ती स्क्रीन ऑफ केलं होतं आणि ती लवकर ती लॉकच निघाला
हा हा मी म्हणलो काय आहे शेवट आणि माझ्यावर माझे उडाले दोन्ही अकाउंट
हा ते सांगा की तसं दिदींना मग
हम् आहे दिदी इथे बसल्या समोरच तेच म्हणाले ते ज करत तच असं केलं क नाही ते आणि ओटीपी चाललाय तिकडं होय ते कराय रिटर्न ते ज उघडलं क नाही ते उघडन झाले
अससं
त्या उघच दारात बसल तर कसं करून बघया म्हटलं तर माझं
ह आता म्हजे दोन तीन अकाउंट ऐ की आप उघडते
कोण
हा तेीच खी मग मग ते म्हणली होती ना वर्ष किती पाहिजे तेव नवीन नंबर घालून ड
हो म्हणते त वय तेच तर को दिसत नाही ती वर्ष एव लक्ष देत नाही हो का हा तेवढं म्हटलं मम्मी आमचीविचारल
काय लक्ष देईना म्हणून
मम्मीचा अकाउंट तुमच्या नाही तर दीदी च्या मोबाईलला घेतय काय बघा की,
हा
म ते त्यांना स्क्रीनशॉट टाका ग्रुप वर हे हा करा लॉग इन आणि हे पूर्ण करायला लागल सर ते टास्क कंप्लीट करा त्यांच
कोण मेले? इंटरेस्ट मिळेल तिला